हॅलो मॅम जावाज येतोय
हो हो येतोय ना बोला ना हा
कंटिन्यू बोलते मॅम फक्त तु म्हणजे ह्याला जर डाऊट अस असेल तर तुम्ही विचार आरा ना थोडं परंपरा या विषयाबरोबर बोलायचं विषयावर बोलायचं होतं तर तुम्ही फ्री आहात ना
हो हो आहे ना बोला ना मम हां
तुम्हाला माहीतचं असेल मॅम की परंपरा म्हणजे काय? आणि ओके आता आला आवाज-
हो येतो येतो येतो
ओके चालेल तर मी बोलेन की परंपरा म्हणजे काय तर नेमकं परंपरा माहितच असेल तुम्हाला कि परंपरा म्हणजे एखादी चाली चालीरीती रूढी प्रथा ज्या पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या म्हणजे आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांपासून त्या आपल्या आजी आजो आजोबांपर्यंत तेथून आपल्या आई वडिलां र्यंत मग आई वडिलांकडून आपल्यापर्यंत तेच आणि आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे म्हणजे पिढ्या पिढ्याची एखादी प्रथा किंवा रुढ असू दे जे आलेले आहेत त्याला आपण परंपरा म्हणतो तर जगात काही चांगल्या परंपरा आहे काही वाईट परंपरा आहेत आणि चांगल्या परंपरा आहेत त्या अजूनही चालू आहेत आणि त्या परंपरेनुसार सण तिण साजरे करतो विविध जे सण आपण फेस्टिवल आपण साजरे करतो दिवाळी असू दे. मकर संक्रांत असू दे. होळी असू दे. हे आपल्या पूर्वजांनी पाडलेल आहे आणि त्यांच्या मतानुसार किंवा त्यांनी पाडलेल्या त्या सणानुसार आपण ते पूर्णपणे त्यांच्या त्यांनी जसं आपल्याला सांगितले म्हणजे जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार आपण तो सण साजरा करतो म्हणजे सण हा देखील एक परंपराचा भाग आहे. असं मला सांगता येईल. तरर् सण हाय चांगली परंपरा आहे तर जशा चांगल्या परंपरा आहेत खूप छान म्हणजे खूप जास्त चांगला देखील आहेत आणि खूप वाईट देखील आहेत तर मी पहिला आता एक चांगली सांगितली आता मी एक देखील सांगेन म्हणजे खूप वाईट देखील आहे चांगला देखील आहे तर अ एक परंपरा आहे जी वाईट आहे तर तुम्ही ऐकलीच असेल की बालविवाह ह एक वाईट परंपरा होती जस की लहान वयातच मुलीच लग्न करून मुलाच देखील लहान वयात के जात होत बालकामगारील एक परंपरा होती जस की बालविवाह सांगताना मला खूप दुःख होईल की बा म्हणजे काय अगोदरच्या काळात अस म्हणत होते की अठरा वर्षाच्या अगोदर मुली ति लग्न केलं जात होत आणि तिचा शारीरिक बौद्धिक वाढ झालेला नसत होता त्यामुळे त्या तिच्या मानसिकतेवर देखील तिला परिणाम होत असे आणि शारीरिक व बालविवाह म्हणजे फक्त अठरा वर्ष खालील तुम्ही ऐकला चला की पाण्या देील लग्न करत होते म्हणजे आपण अजून आई ंकडून आपल्या आजी आजोबांकडून ऐकतो की आपण आपल्या गावी गेल्यानंतर तर ह्या काकींचं लग्न पाण्यात झालं होतं या दिदीचं लग्न पाळण्यात झालं होतं तर पाण्यात म्हणजे काय तर जनमल्यानंतर अस अस ठरवलं जात होतं की तिचा नवरा खूप मोठा असत होता आणि त्यामुळे असं ठरवलं जात होतं मामाला वगैरे देणे म ती मुलगी पाळणे ल शाळेला असेल पाचवी सहावीला तर ह मुलासोबत केलं जात होतं आणि अगदी लहान वया ते लग्न होत होत आणि अशा रीतीने त्या मुलालाही तितकं ज्ञान नसत होतं आणि मुलीलाही नसत होतं आणि अगोदरच्या काळात जेव्हा मुलगी मोठी होईल म्हणजे तिला समज त त भर पल म्हण अठ वच्याच ती म्हणजे सात आठ वर्षाची तेव्हा तिने आई आई वडिलांच्या घरी न राहता त्या नवऱ्याच्या घरी संसार करण्यासाठी अगदी लहान वयात पास त तिथ म्हणे त सू तचा सां करेल आणि तिला पूर्ण प्रथा रूढी ही शिकवेल अशी एक परंपरा होती आणि ती परंपरा खूप अ खप वा हो अस म वा कारण जन्ला दिन तर मुलगीचाच सांबार किंवा तिची जोपासना ही आई वडील करत असते अ अगदी प्रेमाने एका मुलीला आईवडील वाढवत असतात आणि जन्मलानंतर अगदी पासा मु द घरीठ जे म्हणे का करण्यासाठी असू दे
म्हणजे खूप छान पद्तीन तुम्ही जे काही पारंपरिक किंवा अ तुम्ही जे काही म्हणजे सांगत आहात की म्हणजे आधीच जी काही परंपरा होती की जसं की एखाद्या लहान मुलीचं अगदी चौथी पाचवीच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं जायचं त्या मुलींना म्हणजे त्या मुलीच मत अ जाणून घेतलं जायचं नाही मग त्या मुलीला अगदी कमी महत्त्व आधीच्या काळात दिलं जायचं आणि तिला म्हणजे हा तिला तिला तिला माहिती नसायची की बाबा आपला नवरा हा आहे आणि एवढा मोठा आहे मग तिला मोठं झाल्यानंतर समजायचं हळूहळू तस तिला सगळं सम पु्हा ऊ अग मुलगी वयात वगैरे यायची अशा ज्या काही पद्धती होत्या आधी मग त्या म्हणजे अगदी आणि झाल्यानंतर लग्ना म्हणजे लग्न मग तर नंतर जे काय मग तिला म्हणजे कळू लागलं वयात वगैरे न आल्यानंतर मग त्यांना बाळ वगैरे होण या बावा झाल्या त नवऱ्याच्या अगोदर त म्हणजे सतीजने हा सुद्धा परंपरा त्या काळी खूप म्हणजे खूप हे होती हो तिचा नवऱात वाारला तर ते हा जास्त जर नवरा वारला तर तिला त्याच्या नवऱ्याबरोबर तिचा पण देह जो काय आहे तो दहन म्हणजे केला जायचा म्ह तिला पण त्या अंगनेत ढकलून दिलं जायच आणि ति खरोखर स तिजणे हा प्रकार आहे, जिचा जर आवाज येऊ नये म्हणून. पूर्ण गावभर जे काही ढोल ताशे आहेत ते वाजवले जायचे अशा प्रकारे जे काही परंपरा आहेत त्या आपल्या परंपरा सावित्रीबाई फुले, अगदी ज्योतिबा फुले, आणि या परंपरा ज्या काही आहे. बालविवाह सारख्या म्हणजे, मुलींना शिक्षण त्यावेळेस दिलं गेलं जात नसायचं, मग त्याने आमच्या चिकला गोळे वगैरे खाऊन सुद्धा त्यांनी म्हणजे मुलींना मुलींसाठी खूप लढले, त्यांच खूप जेवढा आभार आपण जेवढं मानू तेवढं आज मुली कमीच आहेत, असं म्हण म्हणण्यात काही अथ थ वेगळं नाही.
हो जस की तुम्ही म्हंटला मॅम की अ अ जसं मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं, अगोदरच्या काळात आणि सावित्रीबाई फु फुलेनी म्हणजे तुम्ही खप छान प्रकार ते ह्याच एक सांगितला सगित स की अगोदरच्या काळात, नवरा मेल्यानंतर त्याच्या अगनीमध्ये तिला जाळलं जात होत. किंवा तिने स्वतःहून त्या अग्नीमध्येति दिऊ जीव घालवावा आणि ते ढोल वगैरे वाजवत होते. जेणेकरून गावात तिचा आवाज येऊ नये तर अशा पद्धतीने तुम्हाला हे माहितच असेल. ही परंपरा असून देखील तुम्ही असं ऐकलं होतं का? की एखादी स्त्री वारल्यानंतर तिच्या नवऱ्या आणि तिच्या अग्नीमध्ये अ म्हणजे आपला स्वतःचा जीव द्यावा. तर असं काहीच नव्हतं अगोदरच्या काळामध्ये आणि शिक्षणाच घेतला. तर अगदी बरोबर आहे. की मुलींना शिक्षणाची संधी दिली जात नव्हती असं होतं की मुलींनी घरीच राहावावं. घरचा संसार करावा चूल ते मूल इतकं सांभाळावं. आणि आपला देश हा पुरुष प्रधान देश असल्यान आपल्या देशामध्ये स्त्रियांना जास्त महत्व दिलं जात नव्हत. फक्त घरातीलच कामे करायची, आणि जे म्हणजे मोठे वडीलधाऱ्यांसारखे जे लोक असतात किंवा आपले सासू सासे असतात त्यांचच ऐकायचं मग ती गोष्ट चु चुकीचे असू दे किंवा वाईट अस किंवा ती अपमा पद असो दे त्यां जे आप सह करतात ते दे आपल्या सहन करण्याची ताकत असावी असं अगोदरच्या काळात म्हटलं जातं, म्हणजे खूप वाईट परंपरा ह्या अगोदरच्या काळात होत्या आणि चेहरा ल पून ठेवायचा पर स्त्री ही माते समान असते हे एक छान होतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होतं. तर अगोदर तुम्हाला माहितच असेल जस की नवरा मेल्यानंतर चेहरा दाखवायचा नाही तिच सौंदर्य केसांमध्ये असतं त्यामुळे तिचं टक्कल देखील करण्यात येत होतं. आणि असं अ मानलं जातं जात होते की पांढरा कलर हा अशुभतेचा कलर आहे, त्यामुळे विधवा बायकांनी फक्त त पांढराच कलर घालावा त्यांनी बांड्या वगैरे घालू नयेत परत सिंदू वगैरे एक शृंगार असतो एक विवाहित स्त्रीचा तर तिने करू नये असं मत होतं. आणि पुनर्विवाहाला तर अतिशय खूप म्हणजे जास्त प्रमाणात बंदी होती. आणि ही बंदी आता आपण म्हणजे अ आता काढलेली आहे आणि खूप छान प्रकारे स्त्रियांचा विकास झालेला आहे. आता आपण बघत आहोत की मु मुलींना पुनर्विवाहाची संधी मिळत आहे. पहिला नवरा ज्यांनी जिच्या सोबत त्यांनी त्याने पहिला लग्न केल असेल, तो नवरा वाईट असेल किंवा ड्रिंक वगैरे करत आहे का क त मार असेल किंवा ति छळ वगैरे केला जात असेल तर तिला त्याला सोडण्या याचा किंवा डीओस देण्याचा अधिकार तिला प्राप्त झाले आहेप्र प्रत झाला आहे. मुलांच्या अधिकारामध्ये हे सिद्ध झालं आहे की एक चूल ते मूल न करता ती बाहेर देखील पडू शकते, शिक्षण देखील घेऊ शकते, आणि ती स्वतःच्या पायावर उभे देखील राहू शकते. म्हणून आता अं आधुनिक अं जगात तुम्ही बघतच आहात की अं स्त्रिया अ पुरुषांच्या खांद्याला खांंदा लावून काम करत आहे. तुम्ही डॉक्टर बघा, पोलीस बघा इतकेच नव्हे, तुम्हाला मी सांंग मला सांगण्यात खूप आनंद होईल की अगदी छोटी देखील कामं जस की घर वानी जे अं कामगार असतील ना तिथे देखिल अं बुठ्ठा वगैरे उचलताना तुम्हाला एखादी स्त्री दिसेल तर असं हे स्त्रीच महत्त्व आहे.
हो मॅम खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही जे की आधीच्या परंपरेच सांगितलं आणि आ आता प आत्ताचं जे काही योग आहे त्याचं पण खुप छान पद्धतीनें तुम्ही जे मला माहिती सांगितली त्याब मॅम खरंच म्हणजे मी अं खरंच अं खूप छान पद्धतीने जी काही माहिती सांगितली. खूप म्हणजे खूप छान पद्धतीने सांगितलं असंच आपल्या दोघांच म्हणजे या. गोष्टींवर संवाद होऊ दे ओके
चालेल. बाय मॅम थँक्यू तुम्ही तुमच्या लाईफमधला टाइम थोडा दिला त्याबद्दल,
ओके मॅम बाय बाय.